हॅलो!
हा हॅलो!
हॅलो!
हा बोला ना येते ना आवाज.
ह हा हा आवाज देतय म्हटलं रेंज आहे ना आपण लावून घेऊ फोन.
हो हो लावून घेऊ पाच पाच कॉल दोघी जात हा मग तेच म्हणून राहिली.
मी काल रेंज होती श्रद्धा ताईच्या फोन वर पाची फोन लावून घेतले हो एकच, फोन ठेवला तर तो साडेनऊ वाजता लावला होता.
की नाहीत मग रेंज काय हाच नाही.
रेंज काय असते आणि तसं एका मोबाईलबाईल हेचच भ्या वाटतं काय. राहिलो राहिलो.
तेच मग,
त्याच्यातच राहते राहल राहल म्ह आता सकाळी माझ्याकडे. भरपूर वेळ असतं जरा.
ह ना?
सकाळी कसं मस्त शांततेत सगळे कॉल ही होतात पण कधी रेंज नाही राहत कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम येते.
हो का तुमचा मग संध्याकाळी स्वयंपाक असते का?
हम्म!
हाव काय सकाळचा,
हम्म सकाळी तही करतात सकाळी मी कपडे वगैरे धुते. मग सकाळी थोडाफार वेळ निघतेस ना तसही पण जेवण झाल्यानंतर दुपारी वेळ राहते ना भाई.
हो हो!
हम्म बोल तेव्हा.
हा ना.
तुम्ही कुठच्या? म बाहेर तुमचं माहेर कुठच्यां आहे म्हटलं तुमचं.
हे इथंच आहे जवळच आहे सुोंदडा.
सौंदळा.
सौंदळा.
हा खूपच जवळ हे.
हम खूप जवळ आहे
बापरे! कधी जाण होत तुमच कधी येन
हो म्हणाला ज ते कधी जाण होत ना काही नेत नाहीत
त नाही तो विषय वेगळा
कारण हिवरखेली चक्र सुरूच राहतात ना आपल्या मार्केटचा हिवरखेळ नाही तर मग खोट काही जास्त जसं काम असलं तर जवळ घे खेडचंय आपल्याला
हा त तिजून जाला ते म्हणून म्हटलं
हो हो
जवळ आहे ना असं पण काही जवळ असलं की उलट आपण नाही काहीच काहीच नाही निरागस बसलोय
शर् मात हम्
हा हा
जवळ असून घर -.
ते म्हणजे कसं असं अस ही एकय हाव काय आता बघ बाबाच्या गावाात बाबाच्या गावात जायला मला
हा हा
हा दोन तास लागतात समजा टू व्हीलरला जातो म्हटलं तर दोन अडीच तास लागतात. मला जायचंच बाबाजी घरी तर
हो काे? लांब आहे मग हा ना
हा लांब आहे खूप लांब आहे ते जाऊ ऐंशी किलोमीटर. हे वेळा
हा कोण वेडा हो हो हो
वेळा अकोल्या बचं
हो हो बरोबर आहे
हा अकोल्यापशी जवळ येेते ना ते त्याच्याार बवऐंशीिो पंच्याहत्तर ऐंशी किलोीटर येथे समजा दोन अडीच तास टू व्हीलर व सहज लागतात. हो म्हणून म्हटलं तुम्हाला हिच्या इथं जवळ बर आहे. म्हण तुम्हाला
टेनशन जवळचं आहे हम्म
ह ह कधी ये न होते कधीही जाण हो्हते मुक्कामचा विषय नाही राहत नाऊन जास्तो
म् नाही सकाळी गेले संध्याकाळी वापस
हा सकाळी कधी पाहिजे त्या टाईमर हजेरी होता. येता ना मागे पुढे नाही होत तुमचं तसं
नाही आता दादाचा संबंध सुरु केला होता. तर मी जाण येण करतच होते
हम्म हम्म हम्म
पा आली क जास्त जवळ आलं की
हा हा हा म्हणजे तेच म्हटलं मी मग कसं पावे त्या वेळेस मग जाताही येते ना मग हमम मग तुम्ही धरून तघी बहिणी आहे का? हॅलो हॅलो आवाज थोडसा आवाज थोडसा हेे होते
हा हा हॅलो
बरं हा. तुम्ही दिघी बहीणी आहे का म्हटलं हा हा आता येतय हा ओके
हा..
दोघी बहिणी लांब आहेत थोडे
हो दोन्ही भैनी लांब आहेत ना
हाव काय?
हम्म..
तुम ब्या नाही इच्छाित जवळ एक तर जवळ आहे..
ह एकदम ती नांदुरेला आहे ही इकडे असते वर्ध्याला म्हणजे पाहुणे नोकरीवर आहेत हा. हा..
आता माझ्या तर दोन्ही बहिणी दूर दूर मी त्याच्याहीपेक्षा दूर आहे
हो ना..
हा..
मग असे पाहणे आले की जाता मग आईल थोडी मदत करू लागेले..
हा हा मग तेच म्हणत आहे मी की जवळ असल्या शिवाय मग तुम्हाला पाहिजे त्या टाइमात हजर होता येते तिथं
हो हो मग आधीच जाऊ जाऊ मी लगेच म्हणजे पाहुणे गेले लगेच घरी
हा पाहुणे गेरी लगेच घरी मुक्काम करायचा विषय बी नाही राहात ना..
नाही बिलकुल नाही..
म तेच पण जास्त जवळ की चक्रा खूप कमी होतात ब तुमही काय म्हणताय आणि राहणं बी जास्त म्हणजे तर बघ आम्ही बाबाच्या घरी गेली गेली तर पंधरा दिवस स आठ पंधरा दिवस राहते
आणि आता दिवस निघून जात आईच्या घरी गेले की
ते दिवस बातमीघून जातात घरी याचा दिवस लवकर येते..
तेच ना..
कारण की माहित आहे का आपण जातो तो दिवस तर सहज निघून जाते अर्धा दिवस जायतच जाते
बशा उठे तर जणस हेच होते
याच्या घरी त्याच्या घरी पाच दहा मिनटं बात करू करू तर मग जायचा दिवस येते
घरी आले की लाईनशील लागतो
हो हो.. तिथ गेलं क सगळ येऊन बिकडून जाते मी गेली की जस आपलं असते तसच चालू
हा मग झाला एक तत्सव गेल्यावरी बहिणी आल्या मग तो आलाच नाही
ते बघते मग आतास माझ्या दोन बहिणीचे लग्न झालेले आणि जरा आलं मग कसं आता मी गेली की मग तिच्या घरच्या गोष्टी हिच्या घरच्या गोष्टी
हा मग तेच तसच होते ते
गोष्टी न गोष्टी वाढत जाते म्हणजे विषय लांब जात जेवायचा वेग नाही राहत झोपायच नाही ना उठायचं नाही
तेच ना.. हा..
नाही केली अशा गोष्टी होत होते मग तितके दिवस बातमी होन जाते
मग वीस
महिन्याला जातात ते बापरे पंधरा दिवस म्हणजे पंधरा दिवसही कुठ जातात तर माहीत नाहीत पडत अस होतंय
ठीक ठीक. झाले सहा मिनिट
झाले ठीक आहे कव्हा मग तुम्ही तडून हा हा लावते.
गावा
हा.